हॅलो हा काय करतय.
काय नाही आता जेवणार आहे तुमचं झालं का.
हो दुपारी बारा वाजता.
असं काम होत ना काम म्हणे काम कमप्लीट करूनचव म्हणत. मखा यथ हो ते. थोडासा सर्दी फुकला झालाय त्यामु येवरच नको वाटायला लागल.
औषध घेतला की नाही.
घेतलं घेतलं.
हम्म.
ह.
तेच भरपूर वेळ झाला जेवायला.
अ डोके पण दुखते म्हणजे ह्याच्या म्हणजे.
लवकर जेवायचं ना.
हा.
न जेवल्यामुळे पण दुखतेय.
आह.
जेवलं आपण लवकर वेळेवर जेवलो नाही ना तरी पण दुःख म्हटलं.
हो मान्य पण काय झाले दोन दिवस झाले जरा. सर्दीन खोकला माझं डोक दुखायला लागलं
हम्म
त्या शूच ना
हम् तब्येत बीघली
हा तबल संांली बिघडली
ह
ते काय उद्या आहे सुट्टी पाऊस नाही ना तेच तर के ढगाळ वातावरण आहे
आमच्याकडें आज थोडा सुरुवात झाले आज
तर ढगाळ वातावरण तरर जास्तचेवा लागत
हो नको त्याचा आणि जरा अळस येत झोप येते आणि ज ज झप
हो
गाळवाारवरून असेल तर
नाहीतर काय
आमच्याकडे तर पाऊस सुरुवात झालीय थोडी
हम्म
पाऊस थोडा थोडा चालू हो आहे आज पाऊस थोडा
होय
सुरुवात झाली आलेला सकाळी पण असता
हम नाही इकडे पाऊस नाहीये नुसतंच आभाड आहे
हो पण गेलेले जरा कार्यक्रम होता कार्यक्रमला
हम्म
त्यामु मला पण यायला वेळ झाला
ह् होय
हम् आ तर कार्यक्रम असेल ना कायतरी
हा
हम् तुम्ही वळला जाता काय नाही पंढरपूरला वगैरे
पंढरपूरला लग्नाआधी जाणं होत होतं आतणयत
तेला नाही का
बरेच वर्ष झाले नाहीच जाणं झालं कधी पंढरपूरला तर खूप गर्दी असेल
हो आता वारीला गर्दी हो रोड ला पण गर्दी असते आणि जिथ मंदिरात पण खूप गर्दी असते पण ती मजा वेगळी असते ना ते दिन
वारे बघाल खरच
हो बघायला पण आणि त्यांच्या सोबत म्हणजे वारीतन जाणारी लोक
अ असं म्हणतात की एकदा तर आयुष्यात वारी करावी माणसाने असं म्हणतात
हो पण तो आनंद आनंद वेगळाच ना त्यांच्या सोबत जाण्याचा
एवढं चालवायला पाहिजे ना ज्याला चालत हो तर चाल माझी माझी मान नाही थांबत जात पण आपलं एवढं चालत म्हणजे
थोड तर आला हो थोड चालाय लागणारच ती गाडी असतात ना त्यांच्या पाठी मग आणि परत
हा गाड्या असतात असी
हा आणि सोयी सगळ्या असतात आता किती ते पुण्यात तरी अ केवढी लोकांची शेवा सेवा करत होती त अ लोक त्यांचे पायचे पायचे मसाज
हम्म
छान करत होते ते सगळं तिथं पुण्यात लोक वारीतल्या लोकांना चालली की त्यांना असं ओढून आणून घरात बसून पूजा करून त्यांना जेव घालतात एवढीच हे करतात म्हणजे हो पुण्यात जास्त घायचंय पुण्यात अस लोकांना हो त्या लोकांना घरी हा घरी आणून जेवण वगैरे घालायचं त्यांना
हम्म
आणि रोडला पण भरपूर सोय येत आता थांबेल तिथं असे म्हणजे नाश्त्याच्या वेळी आठ वाजली की प्रत्येक ठिकाणी नाश्ता असतो फ्री म पण जेवण थोड्या म्हणजे एक थोडे मंडळ वगैरे तर आहेत की परत राजकारण मी अे लोक नसतात की त्यांनी मग त्यां हे करतात जेवणाची सोय
हम्म बरेच मंडळ वारे बरेच बरेच जण करतात जेवणाशिवाय करतात
हो
म्हजे
हो लोकांना जाऊपर्यंत त्यांना मग ते काय वाटतच नाही ना आणि सोबत एवढी लोक चालत असतात
हम्म
किती तरी लाखो लोक असतात चालत जात
ह ह
खूप मज्जा आणि मध्येी असं खेळ म्हणजे त्यांच डान्स वगैरे ते असं मस्त करतात ते
हो
ते म्हणजे असं बघण्यासारखं हो पंढरपुरात तर गर्दी बघायलाच नको, मी त गेलेले आ भरपूर पुूड वेळा हम्म आता वारला नाही पण पंढरपूरला गेले देवाला
हम्म
जायचं चाललंय बघू आता
हम्म आता पंढरपूर पण छान डेव्हलप केलं
हो आता संडेला जायचं म्हणाले देवाला पण भगवता सुट्टी भेटली तर
होय
हम सु्टी पण मिळायला पाहिजे ना आता रोड छान आहे. इथून सोलापूर रोड मिरज पासून डायरेक्ट पंढरपूर पर्यंत एवढा मस्त रोड आहे.
पण आत्ता गेलं ना. आता फक्त कळसाच दर्शन होतं.
हो कळसाचं दर्शन होतय का. इप ना हा आता म्हणजे तिकडं पुढं पण आहेत ना तुळजापूर अक्कलकोट हा मग फक्त येता येता हा पंढरपूरला ज कोण यायचं फक्त चंद्रभागेत जाऊन यायच
हच स्नान करायचं.
हा स्नान काय करता एवढी गर्दी असतात आात
नाण्या करताय नाना कळसाच दर्शन घेऊन यायचं.
हो तेवढंच दर्शन घेऊन यायचं. ते मूक दर्शन पण होत नाही होणार खूप
नाही मुखदर्शन पण नाही होणार मुखदर्शन कसं होईल.
आमचे इथला कोल्हापूरला कुठून पण पण हांच्यामध्ये रांगेत थांबला तरीन हो, थेट दुसरीकड एवढं अस बघायला मिळा मला मग तुळजापूरला तरी तेवढी गर्दी असते. ते मी तुळजापूरला कीती वेळा तरी गेले पण मग अजूनपर्यंत दर्शनच झालं नाही. एवढी गर्दी तुळजापूरला.. म्हणजे जास्त आम्ही कस जरा गर्दीच्या वेळी जातो. नाही सुट्टीच्यात मला दर्शनच म्हणजे झालं नाही असं असं कुठ तरी आतमध्येध्ये आहे ना ते मंदिर जायचंय ना्
माझ्या आईचं माहेरच आहे तुळजापूळ त्यामुळं हम् म्हणजे
मग ते तर तुम्हाला ते जवळ होत असेल ना,
म्हणजे आता मामा नाहीयेत तर मामा होते तेथ तर राहायला म्हणजे आता मामा नाहीयेत मामी आहेत मुलाकडेच पुण्याला
हा मग तिथं कोणीच नाहीे.
पण आम्ही जायचो तेव्हा आम्हाला गाभाऱ्यामधन गाभाऱ्यात दर्शन आणि अ दही दुधा केळाचा अभिषेक कराय ना आम तिच्या तिथे आम्हाला उभरायला मिळायचं हों, अस सगळे पूजारी आमच्या मामांच्या ओळखीचे म्हणजे
गावातले म्हटल्यानंतर सगळे व्यवस्थ
इतकं ते हे मिळते ना
हो जवळून बघाव बघायला मिळालं तुम्हाला
जवळून बघाय मिळत.
हा तिकडे कस तित ओळखच असेल तर काय वाटत. म्हणजे लगेच सोडतात ना आत
कोचर काढ
आम्ही किती वेळा तरी गेलो अक्कलकोटला पण अक्कलकोटला आणि पंढरपूरला छान आहे बघण्यासारखं तिथून
हम्म
् जाताना ते सोलापूरचं मंदिर. आणि मग अक्कलकोट
हम्म सग
आणि गणगापूरला पण आहे वाटत बघण्यास
हम्म गानगापूर
तिथं पण आहे बघण्यासारखं
हम्म.
ता बघु- चाले पण वन डे सकाळी जाऊन परत संध्याकाळी यायला. पाहिजे कारण शाळा आहे ना शाळेला सुट्टी नसते.
हम् हा
सोमवारी परत शाळा
हां
त्यामुळेग एका दिवसात सकाळी जाऊन संध्याकाळी चललेय बघाय चाले नियोजन करायचं.
हम्म
बघू आता काय होते.
सगं
झालं तर ठीकच.
हम् हम
ह होय म्हणजे कसं, पुढच्या रविवारी तर खूपच गर्दी असनार. कारण शनिवारीच हे आहे ना, आपली एकादस.
हो.
आषाढी एकादशी, त्यामुळे गर्दी खूप असते.
हम्म.
गेलं तर आत्ताच जायला लागणार आपल्याला.
हम्म.
याच शनिवारी, रविवारी,
हम्म.
शनिवारी तर काही शाळा असते त्यामुळं दुपार नंतर ते काही शक्य होत नाही.
हम्म.
आणि कंटाळा पण येतो ना दुपार नंतर प्रवास करायचा म्हटल तर. सकाळ, सकाळी, हो सकाळ सकाळी तस दर्शन आणि प्रवास होत तस दुपार नंतर नाही होत खूप कंटाळा येतो. झोप येते तेच आता चले बघायचे.
हम्म.
हम्, बाकी तुम्ही कधी जात नाही काय मग असं?
कुठे?
जात नाही, पंढरपूर ला तुळजापूरला
हम् नाही जाणं आहोत म्हणजे
हम्
हम्. तसे माझ्या माहेरकडचे पाहुणे सगळे तिकडेच आहेत. पंढरपूर आहे. पंढरपूर, तुळजापूर लातूर, उस्मानाबाद, औसा, सोलापूर पूर म्हणजे सोलापूर एवढे नाही, पण नाही जाणं होत.
नाही.
म्हणजे.
आधी जात अस, म्हणजे माहेरात असताना सगळे ते जवळ होत.
हा माहेरला अस जाणं होतं, आता कसं आपलं सुट तिचं टायमिंग, मुलाच टायमिंग तेच होत नाही ना, वेळ होत नाही आणि तेच ना, नोकरी म्हणलं की कसं
हो नोकरीवाल्यांना तर अजिबातच नाही मुलांची शाळा आणि नोकरी अ
तुमच पण आहे ना? तुम्हाला पण आहे ना.
हो, हा, ते मला हो मला पण आहे.
हा, हा,
त्यामुळे नाही कुठं जाता येत.
ह
जाणं होत नाही म्हटलं. जास्त अस.
माणस काय जस जम तसं जायचं.
हा तेच जरा वेळ काढायलाच लागणार ना कुठलं तरी सगळं आपल्या सारखं कस होईल एक दिवस ऍडजस्ट करायला लागणारच सगळ्यांना
हो ते पण बरोबर आहे ख तर कधी योग या लागतो.
हो योग पण यायला पाहिजे तरी पण बरोर पूर फिरलंय तस अष्टविनायक वगैरे बण अस जातो वन डे म्हणजे असं लांब जायचं. तर दोन तीन दिवस असं म्हणजे सुट्टीकडूनच जाय लागते ना.
हो.
ह मग जवळ असेल तर काही वॉटर पार्क वगैरे हे काही वनडे मध्ये होतय. पण असं बाहेर जायचं. म्हटलं बालाजी वगैरे असं इकडं म्हटलं तर आठ आठ दहा दहा दिवसट्टी क काढयला पाहिजे.
ए ते कुठलं जमतय.
लला
कॉल कॉल कट झाला मी लावते बर काय लगेच कॉल
हो हो लावाची चालेल.
झाला तर मग लावतो म्हणजे अजून नाही झाले ना झाला की मी लावते तुमचा
हा हो लगेच करा क चालेल.
हम्म.
ह का?